हॅलो!
हा बोला, काय नाहीे बसलोय, तुम्ही?
हम्म भाजी आहे नुसता स्वयंपाक करते
हम्म हम्म
तुमचा झाला चहा वगैरे स्वयंपाक झाला?
नाही स्वयंपाक मम्मी करत्या मी इथं मैत्रिणीच्या घरी आले
हा हा हा
तुम्ही काय करताय?
मी स्वयंपाक करते अ अजुन तुझं कॉलेज चालु आहे का?
हो हो मगाशीच लावले ना तुम्हाला फोन
हो का.
हो.
हो हो तुमच्याशी बोलले ना तुम्ही ते संचिता ताईंच्या फ्रेंड ना होय होय नंतर अण तें च्याशी बोललोय मी
हा हा.
हम हम अणि काय म्हणता? कॉलेज कसं
हो हो चाललय बरं हाय
आता लास्ट इयर?
हो लास्ट इयर,
मग नंतर काय जॉब करणार?
होय. आता बघायच एम म्हणजे, अजून कोर्स एम एसीची टॅली
एमएस-सीआयटी झाल्या परंतु आणि बेसिक काय शिकवलं नाही त्यामध्ये मग
का नईये फक्त गव्हर्नमेंट जॉ आहे म्हणून ते सगळेजण एमएस-सीआयटी शिकतात
हो पर, समजायला तर पाहिजे ना त्यातलं काय नाही तर
नाही नाही एमएस-सीआयटी फक्त गव्हर्नमेंटच एक सर्टिफिकेट मिळतं म्हणून एमएस-आयटी करतात
हम् न‌ईए. फक्त अखरा मला समजायला पाहिजे की त्यातलं म्हणजे काहीतरी करायल्यात कॅम्प्युटरमध्ये
म ते बाकीचे कोर्सेस आहेतच की त्यासाठी
हम्. उम्ब.
बाकी बस फक्तं टॅली शिकुन घ्या तुम्ही एमएस-सी आयटी करुण काय प्रो हेली. म्हणजे बेसिक, कॉम्प्युटर बेसिक आणि कॉम्प्युटर टेॅली एमएस-सीआयटी मध्ये काय नुसतं बेसिकच असत काॅम्प्युटरचं
हो हो.
कारण मी पणं पहिला कॉम्पुटर क्लासमध्येच होते
हो.. ओ.. फिनिंक्स मध्ये होता का तुम्ही?
हो हो फिनिंक्स मध्ये होते.
हम् हम्. आपलं गाव.
हम््त्यामुळे एमएस-सीआयटी फक्त गव्हर्नमेंट ते फक्त सर्टिफीकेट मिळावं म्हणून. काय शिकवत नाहीत त्यात फक्त अ ते मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल एवढ ते. एक्सेल पण अस डीप पण काय शिकवत नाहीत.
आणि टॅली पण आवघड आसत का सोप आसतं.
आवघड आहे टॅली. ते आवघड म्हणजे शिकलं तर काय आवघड नई. सोपच आहे. शिकाय लागत.
उ्मम्.
प हे नोट्स वगैरे देतातच की तुम्हांला. एम एस आय टी करू नक काआजून तुम्ही जर हे असला तर, म्हणजे तुम्हाला शिक काय तर सध्या तुम्ही, बाकीचे कोर्स करून घ्या.
उं्म.
एमएस-सीआयटी कसं तुम्हाला आता स्कूल मध्ये कसं असतात ना. बुकमध्ये ए एक्झाम कशी असते, तसच ते. तुम्ही बुक वाचला काय आणि डायेट अ हेच्यावर केला काय
हम्.
ऑप्शन आसतात ऑप्शन सिलेक्ट करूनच अन्सर द्यायचे असतात एक्झाम असते त्याची.
अ मग एमएस-सीआयटी पण आम्ही केलं. अ कुरुंदवाडला आम् चे पेपर होते. मग त्यानंतरन सगळे उत्तर मॅडमच सांगितले.
होय न मग काय यूज सांग.
म्हणूनच न काय. होय कायच समजल नाही त्यातलं.
तेच की काय करून उपयोग, त्याबेक्षा कॉम्प्युटर बेसिक शिकला असता तर तुम्ही. आणि बेसिक कॉम्प्युटर काय आसतच कीच. फोनमध्ये पण असतात ना बेसिककॉम्प्युटर.
हो तिथं कुठं शिकवत्यात स्कूलमध्ये. एवढं.
पण म आता कॉम्प्युटर को हे पण असतं ना सब्जेक्ट एक आहेच की कॉमप्युटर मग ते तेव ते ते तेवढंच शिकवतात कणी तेवढंच असंतसे, सेटमध्ये एम एस आय टी मध्ये जास्त काय असतं?
हम्म
नाही काय पण नसत त्यापेक्षा तुम्ही कुठला तर असा कोर्स त्यामध्ये बेसिक जर तुम्हाला पाहिजे असल तर बेसिक कुडच बेसिक प्लस कायले अस घ्यायचं.
टायपिंग पण झाले का आमच्या टायपिंग.
हो टायपिंग झालंय माझ इंग्लिश मिडिम टाईपींग जॉब करत होती ना मी इचलकरंजीमध्ये आराध्या तिला खेळू नकोस अरविंद टेक्सटाईल कंपनीमध्ये.
हो
हो तिकडे जॉब करत होते मी.
पेमेंट होते
आता मी जॉब करून पण दहा वर्ष झाली. त्यावेळी मला आठवलं हम्म म्हणजे त्यांचे ते आता मला कॉम कॉम्प्युटरच जास्त नॉलेज होते ना मी टेंडर पण भरत होते मग त्याच वर्षी त्यांनी पेमेंट वाढवत होते पण लग्न झालं त्यात आराध्या अस लसूण दे शितेला म्हण खेळू नको
काय करत आहे ती?
डेझी आहे ना म्हणजे आमचं डॉगी आहे. ते घरामध्ये येते ती -तिच्यावरून असली कि तो समोर येतो.
हा -हा हो.
नंतर, काहीतरी असं जेवण वगैरे करताना प्रॉब्लेम होतो ना म्हणून त्याला घेत नाही मी. केस वगैरे उडतात ना बारीक त्यामुळे घेत नाही ही नाचालागलेय म्हणून आलाय तो.
हम्म- हम्म नाय, केस- केस लय असत्यात त्याची. हम्म -हम्म
पोटात आत आहे तो याचा महणजे हे
हम् हा-हा होय. आणि पडतात पण लय केसं.
हा अ, म्हणजे ते क्लायमेट न परततात एक -एक क्लायमेटला पडतात. एक- एक क्लायमेटला नाही अस.
हम्म...
एकेक क्लायमेटला फार पडतात , एकेक क्लायमेटला काय नाही. हा- हा -हा चिटकतात हा- हा. चिटकतात, म्हणजे ते ह्याचे वगैरे कपडे असले ना. अ कशाचे म्हणतात, पिहू-प्युअर असं कॉटनचे वगैरे असले तर त्याला जास्त चिटकतात डेवी आ इ दो बाहेर लो डेबी हम्म कॉटनचे वगैरे कपडे त्याला चिटकतात, स्कूल युनिफॉर्मला तर फार लवकर चिटकतात ही स्कूल धनू बरा जवळ गेली तर पूर्ण केसाला चिटकतात त्याला. पण हे कस हाय आमच्या जवळ हैना ना.
शाळा किती किती किती असते स्कूल तीला.
तिचं साडेआठला जाते, साडेतीनला येते.
हाम्म, हो ना,
हम्
तिकडं तुमच्याकड काय मास फी तेन जास्त जास्त असंल ना तिथं?
हो, फी जास्त आहे, बावीस हजार रुपये. हम्म वर्षाची बावीस हजार रू रूपेय फीज आहे, डोनेशन पण नाय भरलो आम्ही स्टार्टिंगला. पन्नास हजार डोनेशन आणि त्यावेेळेला पंचवीस हजार रुपये हेची फी, नर्सरीची फीज पंच्याहत्तर हजार रुपये भरले. ही, ही, ही हं असत्यात की, गव्हर्नमेंट पण भरपूर आहेत. कन्नड हा पूर्ण कन्नड म.
हम्म...
पण त्याफ गव्हर्नमेंटमध्ये शिकून पण मोठे झालेले फार लोक आहेत इथं म्हणजे गव्हर्नमेंट स्कूलमध्ये पण छान शिकवतता तसं.
हाम, हा
पण आपण म्हणतो ना आपल्या मुलांना जरा शिक शिलगायी जे, उगच हा उगच लोकांच्या समोर आप आपल्या मुलांना हे नको, कमीपणा नको हा कमीपणा नको. असाय, एकच आहे मुलगी. हे करता हे म्हणते तेच कमीपणा नको त्यांनाच कस आता तीच म्हणते ते एका गव्हर्नमेंट स्कूल आहे का, आम्हाला अस पाहिजे, थोडी छोटी पेन्सिल असली तर वापरत नाही, ते काय गव्हर्नमेंट स्कूल नाही म्हणते मला.
हो -हो होय, आणि तिथं पण व्यवस्थित वागायला लागतय.
फार म्हणजे फार स्ट्रिक्टाय आहे त्यावेळेला पंचाहत्तर हजार रुपये फोन हो त त्यावेळे पंच्चाहत्तर हजार रुपये हिला दिल, ते म्हणतोय मी पंच्चाहत्तर हजार एक तोळा सोनं आल असत. आता -आता रेट वाढला दीड लाख जाईल
अ मग घरी कोण कोण असता?
सासू, दिर, मिस्टर, मुली, मी. हो हो जॉइन्ट फॅमिली आहे, जॉइन्ट फॅमिली आ मी भाजी का कापता कापता बोलते तुमच्याशी त्यांना चालू असत, उद्यापासून एक्झाम पण आहेत ना गुड्डीचे. ह त्यांचे पण चार, चार एक्झाम असतात
हम्म
याफे आता या फेवणा आहे उद्या म या फे नंतर या फे टोहु अस हा आटो लावले आटो अटो, आटोचे आणि दहा दर महिने वर्षाच्या येनि भरायचे.
म्हणजे एक लाख, एक लाख जातेत
हम्म, नाही एक लाख नाही, तीस म्हणजे ट्युशन पकडू अं अ तीस पस्तीस काढायचे, बाकी सगळं धरून चाळीस धरायचे, हो आता कन्नडतर आम्हाला येत नही ना
तुम-तुमच्या मिस्टराना येत नाही का?
येतोय पण टाईम नको
हो जॉब करतात का त्यानी मग
म्हणजे आमचा बिझनेस आहे गोल्डचा
हा हा
मग त्यांना बाहेर फिरावं लागतं मार्केटिंग करायला
हम्म
हम् त्यामुळे नाही भेटत टाईश ते. हो का माझं आता संडे पासून संड मंडे पासून झालं चालू
हो आता रवीवार पर्यंत टास्क पूर्ण करायचा आहे म्हणूनच सगळ्यांनाच मस फास्ट मस करायलोय तुमचं कधी करायलाय आता आमचे दोन झालेत, तुमचे?
आजून भरपूर व्हायला पाहिजेत की
तुमचे किती हो, म्हंजे काम करत आम्हाला कॉलेज मुळं होत नाही, दुपारी पण येऊन झोपलो की मग
हा तुम्हाला झोपायला मिळतय आम्हाला नाही आमचं बरोबर नाही बरोबर सगळी कामावरून हे होतय तोवर साडेतीन मग जेवतोय
हम्म
मग नंतर मग ती आवरते तिला जरा काय तर खायला घालायचं मग ट्युशनला जाते ते ट्युशनला गेल्यावर तेवढा टाइम मिळतोय मला
हम हम हम घरात कामं करून पण करता येते हो
मग
काम करून पण करता येतय ना?
होय हो आता एक्झ त्याच्या नंतरनं एक्झाम असते बघा म्हणे आता हेची ट्रानस्क्रेशन टास्क
हा हा दोन मिनिटं थांबता काय? कट करून लाव संजी पप्पा फोन लावल्यात आमचं जरा काय होतय हा हा म्हणजे कॉल कट म्हणजे फोन यालाय घरी कॉल कट झाला की नाही होतय म्हण
हम्
दुपारचं तेन करायचं नाही दुपारी कामं असात्यात बायकांना हा बोला
ट्युशन वगैरे पण लावलाय का? मग अच्छा
होय ट्यूशनच की सकाळी सहा ला जाते.
हम् कुठला? क्लास
गुरु क्लास तिथं
ते फिनिक्स मध्ये पण आहे ना तो आनंद खोडे
कुठं? ओ
फिनिक्स अ थोरात चौक
तसला क्लास नाही हेजा
नाही अकाउंटचाच क्लास म्हणालोय मी अकाउंटचाच क्लास आहे त्यांचा पण फिनिक्स अकाउंटची क्लासेस म्हणूनच आहे हम्म त्यांनी पण चांगलं शिकवतात. त्यांनी पण चांगलं शिकवतात अकाउंट फिनिस अकाउंटसी क्लासेस म्हणूनच आहे बघा थोरात चौकात
हा हा
आणि पण फेमस आहेत पण इचलकरंजीत
होय नाही एवढं माहीत नाही आम्ही पहिला आधी पासून तितच जात होतो त्यामुळं
हा चांगले शिकवतात का पण
हो हो आम्ही इथ आम्ही मग इकडं अकरावीपासनं जात असल्यामुळे देत्यात
जवळ पण पडतय काय
होय आणि हम्
तुमची अजून अजून टास्क भरपूर आहेत.
हो आहेत ना ते मगाच्या ते कोण तरी प्रेमा सुतार म्हणून आहे बघा
हम्म
त्यांचे काही की ट्रान्स्क्रिप्शन टास्क हे झालय फेल्ड झालय म्हणे
हो हो तेनी मला व मी पण केलते त्यांना मेसेज म्हणजे काय होतय ते
ते ऑडिओ येतात ते ऑडिओ आहेत तस टायपिंग करावं लागतं म्हणे आता आपलं हे कॉलिंग झालं की मग येतात मग ते बरोबर नाही झालं तर मग ते एक्झाम असतं ते
हां
मग ते फेल झालं तर पुढचे टास्क येत नाहीत म्हणे संपलं तितच
ते नाही परत घ्यायचंच नाही
नाही नाही
म्हणजे ते टायपिंग करायला लागतं व्यवस्थित
हो दोन चान्स असतात म्हणे त्याला
हो
हम्म ते दोन तास हच्यामुळे म्हणजे दोन टाइम आपल्याला बरोबर करायला पाहिजे ते टायपिंग
हम हम
नाही तर मग मग ब्लॉक जातं
तेच मी त्यांना मेसेज के